हा माझा हा काय नाही नाही म्हणता ये तू कशी आहेस
मी पण बरी आहे तुझं काय चालय हॅलो हॅलो
हा येत आहे
अग आवाज कट होताय हा येतोय आता बोल अगं तुला रेंज नाही कि काय
हा आता येतोय का
येतोय येतोय बोल
ह बोल ना काय म्हणतेस
काय चाललंय काय नाही बघ निवांत तुझच काय चाललंय
माझं पण काही नाही बघ निवांत आहे कसं काय आठवण काढलीस
अगं तू ती एकदा पालकपुरी बनवलेली ना मला त्याची रेसिपी पाहिजे होती मग म्हणलं की बनवायची आज मला ती आठवण झाली म्हणलं तुला रेसिपी विचरावी
हा हा बरं ठीक
हम्म
असं चपलं
सांगतेस का म्हणजे मी लिहून घेते साहित्य कस सांग मला काय काय करायचं
हो हो सांगते की सांगते हो लिहून घे
हा घेतेत
हम्म आता काय बघ बाजारातून आणलाचशील करायचंय म्हटल्यानंतर
हो
हॅलो
होय बोल की
हा ऐकतेस ना
हो
हा काय कर माहिते का
अ पालक आपल्याला काय लागणार आहे तुला सांगते पालक एक एक जोडी पालक
हम्म अगं बहुतेक तुला रेंज नाही पावसामुळे
हा ते तर आहे पण आवाज येत नाही का माझा
कट कट होत होते ते
बर आता येतोय का
हा येतोय
हम्म काय कर माहितीये एक हम्
हा
स्वच्छ धुवायची
हा
आणि धुतल्यानंतर परत तिला गरम पाण्यात अ थोडस गरम पाणी करायचं आणि ती पान आहेत ना त्या गरम पाण्यात टाकायची थोडीशी म्हणजे जास्त पण त्याला शिजवायचं नाही फक्त गरम पाण्यात ते टाक आणि लगेचच काढायचा थोडस ते म्हणजे थोडी फार शिजली जातात
हा
हा
अ म्हणजे ते जास्त परत पुढं जाणार नाही कारण आपण गरम पाण्यात टाकलं तरी त्याच वाफेनुसार वाफेन ते हेच होणार ना मगं ते मिस्कर च्या भांडत ते पालक टाक आणि त्याच्यामध्ये अ थोडस जिरं घाल
हा
अ थोडस अ लसूण लसून आणि नंतर ह हिरव्या
तुमच्या इकडे पाऊस जास्तच झाला की काय?
हो पाऊस जास्तच झालाय ग त्याच्यामुळे रेंजचा प्रॉब्लेम
हम्म तूझा आवाज कट होतोय. मधुरा आणि मधुराच येतोय म्हणून म्हटल.
हा हा मग तुला कळल नाही थोड आला
हो समजलंय.
तुझ्य तुझ्या आवडीन. नसती हिरव्या म्हणजे तू कसं तिकट खातेस त्यानुसार. मग थोडासा लसूण टाक चार, पाच लसूण पाकळ्या. आणि त्याच्या तस जिरं टाक, थोडस तीळ टाक, आणि हे सगळं फिरवून घे.
हां.
हा आणि फिरवल्यानंतर ते किती होते. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही, कारण आपण म्हणजे जेवढा पालक आहे. ना त्या पालकमध्येच तेवढं पीठ मळायचं एक्स्ट्रा पाणी जरा असं ऍ म्हणजे ऍड करायचं नाही, मग त्या पालक मध्ये पुन्हा ती पेस्ट ना गव्हाचं पीठ घ्यायचं. दोन वाट्या आणि त्याच्यामध्ये थोडस चण्याचं पीठ, टाकायचं दोन चमचे, दोन वाट्याला दोन चमचे पीठ. म्हणजे एका वाटीला एक चम
चण्याचं पीठ म्हणजे बेसन का?
हा बेसन पीठ.
हा.
हा म्हणजे ते जरासं बेसना मुळ खुसखुशीत होतात ना पुऱ्या. हा त्याच्यासाठी ते बेसन पीठ, टाकायचं आणि थोडस तू कॉर्नफ्लाॉवर, जरी टाकलस मक्याच पीठ तरी चालेल.
हा आगं! अ. ज्या वेळेस आपण तो पालक शिजवतो ना. मग तो आपण गार पाण्यात काढायचं, ना नाहीतर म असं जास्त पुढ शिजून जातो, असं पण आहे ना.
हो हो आहे की मी. तेच सांगितलं ना तुला, ज्या वेळेला आपण पानं उकळलेल्या पाण्यात ती पानं टाकतो, त्या वेळेला थोडस ते एकदम म्हणजे, सगळं मऊ एकदम होतात ना म्हणजे थोडेफार शिजली जात मग ती काय कराय आपण तळणीमध्ये काढायची. आणि पाण्यामध्ये काढून लगेचच पाण्याखाली धरायची, म्हणजे ती पुढ जाणार नाहीत.
हा बर बर ठीक आहे.
हा मग ते सगळं मग आपण ते मिक्सरला फिरवून घ्याय ज थोडस हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि हे टाकून फिरवून घ्यायचं.
हा.
हा आणि नंतरत काय करायचं दोन वाट्या गवामध्ये म्हणजे, दोन वाट्या गव्हामध्ये दोन चमचे बेसन पीठ मिसळायचं, त्याच्यामध्ये थोडस हिंग टाकायचं.
हा.
थोडंसं त आपण ते ओवा टाकायचा, जरासं खुसकरून ओवा टाकायचा, आणि त्यात आपण मसाल्यात पण तीळ घातलय पण तुला अजून पण तीन तीळ हवे असतील. तर तू वरून पण थोडस एक चमचा टाकू शकतेस
अं पण तीळ कुठले वापरायचे पांढरे कि काळे.
पांढरे पांढरे तीळ छान दिसतात ना ते वर पण दिसतात त्यामूळ ते छान दिसतात तीळ काळे नाही वापरायचे ते पांढर तीळ वापरायचे. आणि त्याच्यानंतर ह चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोड पुरे म्हणजे ते पीठ मळताना त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं. म्हणजे ते अजूनच थोडस खुसखुशीत होतील. आणि आपण जे पालकच जे वाटलंय वाटण ते वाटण त्या पीठामध्ये टाकून ते पीठ मळायचं. आणि मळताना जर तुला पाणी लागत असेल तर तू थोडस थोडं थोडं करून घेऊ शकतेस.
हां.
हा. मग हे सगळं पीठ आणि मग चांगलं ते पीठ सगळं एकजीव मळून घ्यायचं.
हा.
आणि मळल्यानंतर एक दहा पंधरा मिनिट ते तसच म्हणजे बाजूला ठेव.
आपण तेल नाही टाकायचं यात
टाकायचं ना एक चमचा तेल टाकायचं किंवा तू तूप पण टाकू शकतेस. तेल किंवा तूप
आपण तेल ग गरम गरम करून त्यात टाकायच की नॉर्मल टेम्परेचर ला असतय जर
नॉर्मलच तेल एक चमचा म्हणजे न गरम करताच एक चमचा तेल त्याच्यामध्ये टाकायचं पिठामध्ये मळतानाच
बरं
हा आणि ते सगळं मळून झालं की मग एका भांड्यात ते ठेवायचं आणि त्यात चांगलं झाकून ठेवायचं आणि ति जरा कनिक भिजू द्यायची.
हा.
ते ते
म्हणजे ती अ ऐक ना ति कणिक जी असते ना अशी कटीन मळायची. कि आपण नॉर्मल आपण चपातीच
नाही नाही हा आपण कस म्हणजे जास्त पण पातळ नाही जास्त पण घट्ट नाही. असं मीडियम मळायचं थोडक्यात म्हणजे चपाती तिला मळतो ते ते पण जरासं हेच असत पण तो जरास कठीण मळलास तरी चालेल थोडंफार
बर
कारण कस आपण आपल्याला त्या पुऱ्या लाटायच्या आहेत ना पुऱ्या कसं जरा कठीण पीठ लागतय. पुऱ्यांना
हा बरोबर
मग त्या ते तू कठीण पीठ मळलस मग तेच जरास मुरल म्हणजे भिजू दिलंस पीठ एक दहा पंधरा मिनट मग भिस भिजून द्यायचं. आणि त्याच्यानंतर अ आपण आता ते लाटणार आहे. म ते लाट हे घ्यायचं एक गोळी घ्यायची तुला हवी त्या आकारात म्हणजे आता तू कसं पुऱ्या कसं काय काय ना असं थोडस मोठ्या पण लागतात. काय काय छोट्या करतात त्या पद्धतीनं म्हणजे तुला कशी आवडते. मोठी छोटी त्या पद्धतीनं तू गोळा घे आणि थोडस पीठ लावायचंपुरी ह्याला गोळ्याला आणि ते लाटायचं.
बर ऐक की आपण पण म्हणजे तेल जे तापवायला ठेवत का नाही ते एकदम अ मो म्हणजे फास्ट गॅसवर ठेवायचं कि मंद आचेवर
नाही नाही तेल का नाही आपण हे सगळं करेपर्यंत म्हणजे गोळे करून लाटेपर्यंत तेल फास्ट गॅसवरच तापून घ्यायचं. आणि नंतर एकदम मंद आचेवर मंद करायचा. गॅस आणि ते मंद आच्यावर सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या.
बर चालते बन बनवते मी आणि तुला फोटो पण पाठवते आता
हा हा
चालतय. चल मग बनवायला घेते. ठेवू का
हा हा
हा बाय बाय
हम् हा